हा, बो
हम, आणखी एक कविता होती आम्हाले. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती. ह ह
कोणती?
पाखरांची शाळा भरे पिंपळावरती.
माय बाई व्वा.
पाखराची शाळा, हे पाखराची शाळा भरते म्हणे पिंपळाच्या झाडावरती.
हा,
आणि खेळ कर किती नोक करायचा अभ्यास ते किती खेळतात म्हणते पाखरं.
पण अभ्यास करत नाहीत म्हणते. तो एक मुलगा असते. तो त्याच्या आईला सांगते की, हे पाखर यायची शाळा भरते पिंपळाच्या झाडावर
हा,
अन तारेवर झोके घेती बसूनी रांगेत. खोळ कर किती नको करायचा अभ्यास.
का म्हणली?
तारेवर बसतांनते रांगीत बसतात झोके घेतात. पण किती खोड्या करतात. पण अभ्यास नाही करत आण ते.
सर मस्ती, हो न ते त्या त्यातून आपल्याले शिकवतात काहीतरी शिकल्यासारखं होतं पण पहिल्या सारखं पहिले, त्यात त अनुभव असा दिशे डायरेक्ट
लाईट लाव?
कविता मस्त होत्या पण पहिले.
हाव.
खूपच चांगल्या कविता होत्या.
काही काही कविता अशा की त्या, अशा लक्षात बसेल आहेत कि, बुजू नाही शकत.
हा,
नंदी बैलची होती मला, ते नंदी बैलची लय ती आवडत जाय. नंदी बैल आला आता, नंदी बैल आला. हसंवीतो, खेळवीतो, बाळगोपाळांना.
चमचम चमके भाळावरती चमकदार भिंग, प्रश्न कुणाचा असो कसा ही डुलवीतो मानेला. नंदी बैल आला आता नंदी. पहिले अगोदर असा नंदी बैल येत जाय ना गावात आता नंदी बैल ही येत नाही.
नंदी बैलही येत नाही. गाणं ही नाही आता.
नाही. तो नंदी बैल आला. तो गावात फिरत जाय. तो भारुडी घेऊन फिरत जाय ना पहिले.
हाव.
मंग तो नंदी बैल आला की, कोणी कोणी प्रश्न विचारत जाय त्याले. तर मान हलवून उत्तर सांगत जाय.
हां.
असे असेल ना.
पहिल्यासारखं काहीच नाही राहायल, सगळं बदललस अस नाही.
हुं.
तर नंदी बैल, बैल असताना एक जास्त काही लोकांच्या जिवावर येते बैल वागवण. बैलं वागवण जीवावर येते, शेन पाणी काढणं.
तेच करा लागते ना मग, ते जीवार येते. आता आजकाल कोणाला टाईमही नाही ना, नंदी बैलच करायल ना, कायचच, कोणाचच करायले.
नाही पहिले पण घर परस, घर परस गाय असेल, घर परस बैलं असत.
हो आता सगळे यंत्र झाले ना, ट्रॅक्टर पेरणी यंत्र, अस यंत्र तस यंत्र सगळे यंत्र आले, तेची जागा सगळे यंत्रायण घेतली.
यंत्रना आले म्हणूनच मग लोकांनी बैल वागवन बंद केले.
हुं.
हा हा. ते आपल बिघडू शकतात. यंत्र बिघडू शकतात. हे का बिघडते? ते कधी काय बंद पडेन ते काय सांगता येत काय.
नाही. पहिले आता ते सगळे आशा कविता, असे धडे असत, ते सगळे आपल्या जीवनावर असत.
माहित नाही. हॅलो.
हा.
बोला. काही नाही, अभ्यास चालू हाय. बडबड चालू हाय जोर जोऱ्यान.
हुं.
बडबड करतात पही फक्त, किती सांगा ऐकतच नाहीत. ऐक ना तेच्यातच पुढ ऐका सांगेलच नाही. सांगू सांगू हॅलो पाणी पिऊन राहायला वाटते बोलू बोलू जीव तुटतो. बोलू बोलूच जिव थकून जाते नाय.
काय म्हंटला आ
थकून गेल्या होत्या बोलू बोलू कविता सांगू
नाही ओ थकून नाही गेली.
हा सुू करायला उठला मग पाणी प्यायच.
हो का.
थकून नाही जात मी.
हम्म
हां हां
हम्म
चांग लागलीस तूला फोन वर बोलण झाल.
आं
तसही आज उपास आहे ना?
हां आज उपास आहे आज नाही येत झोप.
उपासाच्या दिवशी जीव थकतेच जरासा.
हां
हां हां
नाही तस पण आज समजा पोटात काही नसते तर झोप नाही येत.
बई आम्हाला येते बाई झोप.
हो काय.
माये पाय वर मला झोप नाही येत.
नाही काय मला लागते बाई झोप मला कुठेही झोप लागते. तशी झोप लागते
असते येते एखांद्याला
हव बाई आता काय कराव बाई येते तर.
मले नाही येत तेवढी झोप नाही उपसाच्या दिवशी नाही येत.
बाकी येते.
त्यातही होणार की आपण भजन करू.
त्यांच्यातही
अच्छा ते
कधी आज? नाही बाई आज तर काही जमत नाही माझ्याला मी बेदम होईल आज.
त्या दिवशी तुम्ही लवकर चालल्या गेल्या.
हो ही बीमार पडली होती ना सानू.
हां
त्या पोरीच्यान मग मले जास्त बसाने वाटलं मग घरी येऊन गोळी दिली.
हा काय?
काय करता मग लेकराचं दुखलं मग आपल्याला बसावं वाटती काय त्यात ठिक चालण चालण असं वाटत चाल लवकर घरी निघ.
हा हा.
म्हणून मग घरी आलती मी नाही तर मी बसत होती.
हम्म.
आणि त्या बाई साहेबाले भूक लागली होती.
हम्म.
त्या घरी येऊन जेवल्या हा कोणी झोपलो, कोणी जेवलो. आपलं काय नाही बाई घरी येऊन मलेलं उशीर झाला
आम्ही काय आम्ही त्या बाईनं बा भजन संपवलं बारा वाजता बंद केलं ते ना
हा.
मग तरी आम्ही दीड वाजेलो का गानी म्हटलेय दोघी जणी.
ऐकवले? दोघीनच म्हटले का?
दोघी ना आम्हाला काही झोप नाही आले आम्ही दोघीच म्हटले. आजही म्हणत ते आपण करू पण ते असतंय ना दरवाजा लावून घेतला.
आज दरवाजा लाऊ.
दरवाजा म्हणजे काही त्यायचं दिसली नाही हालचाल? मी फोनाच्या याच्या
पण बाई दोघीला बरं म्हणताय तुम्ही दोघीचाय दोघीच म्हणा.
अ म्हणा याची चाल अशी आहे व हे असा आहे व म्हणून पायाचं असं करून पायाचं.
हा.
त्याची त्या गाण्याची चाल माहित पाहिजे मग म्हणताय येतात त्यानं आपल्याला चाल माहित नसले की मग असं वाटत की आपण वाचनच करू राहिलो त्यात.
हाव ना परफेक्ट चाल असली की मस्त वाटते ते ऐकायले.
हा त्याच्या जवळचे गाणी लागते क नाही? त्या गाण्याच्या चालाय लागते याची चाल अशी त्याची चाल तशी.
आमच्या इन मानय लागते लयवेळा.
ते ना म्हणयला त्याची लय प्रॅक्टिस होईलाय म्हणजे त्या अंत कधी त्याच्या आईच्या गावले सप्ता असते तटी जातात लागे त्या भजन करतात. म्हणजे त्याचे ते प्रॅक्टिस व्हायलाला म्हणून ते सवय आहे.
हम्म.
करेल नाही कधी म्हणेल नाही की नाही आपल्याला असं वेगळंच वाटते म्हणता नाही आपली चाल. चुकून जाते.
हाव.
तशी चाल असते ते तशी म्हटले की मग वाटते गाणं चांगलं.
आ त्याची चाल बरोबर असली की चांगले वाटते.
हा.
आपल्याला अशी चाल आहे की नाही चाल माहीत की त्या गाण्याची की मग म वाटते चाल माहत नसली की मग आपण को कडा कुकडे म्हटलं की मग ते सगळ्या बाया चुपचाप तोंडात पाायद घालता
आओ अ ते दिदी तेरा देवर दिवाना त्या गाण्यावर आहे ते जयजय राम जय, जय, जय, जय रामराम
हा, हा, हा ते ही मस्त हा मायसाठी ह् याचे पिक्चरच्याच गाण्यावर चा नाच त्याच्या
सगळे पिक्चरचे गाण्या एवढंच आहे
हा पिक्चरच्या गाणे हे तर आपल्याला माहितच हाय
काय आम्ही तर काही ऐकल नाही, नाही जास्त पहिले पिक्चरही पाहु नाही मी काही पिक्चरचे गाणे नाही ऐकले म अजूनही ऐकत नाही मी पिक्चरचे गाणे
आव नाई
नाही मी गाणे ऐकतच नाही जास्त
ह
ह कधीच नाही ऐकत लागे असशीक गाणे ल गाणे मला माहित नाही ल गाणे चालाय माहित नाही मी ऐकतो कविता मराठी ऐकत म मराठी आहे का बर मराठी पिक्चर
ठीक आहे मग
हा, हा ठीक आहे